हॅलो!
हा ताई आवाज येतोय तुम्हाला?
हा येतोय आवाज? हो येतोय येतोय.
काय करताय तुम्ही?
मजेत आहे. आता स्वयंपाक.
अच्छा! पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे? हो- ते आहेच पाऊस आहे का तुमच्याकडे? हम् हम्
आता तर नाही मागे दोन दिवस झाला व्यवस्थित आता काही नाही पाऊस.
अच्छा! हो हो आमच्याकडे आहे. कुक हम कुकिंग आवडत तुम्हाला? हो यावर्षी- पावसाने, हा या वर्षी पावसाने फारच धगा दिलाय म्हणायला हरकत नाही. जुन संपलाय पूर्ण.
पूर्ण जुन संपला, सगळं लेट-लेट
मागच्या वर्षी किती वर्षभर पाऊस होता?
हो, तेव्हा टेन्शन होत, आता पूर येतो की काय, आणि या वेळेस असं झालंय पावसाचं.
हो ना.
आमच्याकडे तर पाणी संकट ओढवलंय. अ पाणी एक दिवस आठवड्यात एक दिवस येणार नाही. अस मागच्या महिन्यात जारी केलं होत. या महिन्यात सांगितलं की आठ आठवढ्यात ना दोन दिवस आता पाणी येणार नाही नळाला. त्यामुळे चिंता अच्छा, चिंताजनकच परिस्थिती आहे. आमच्याकडे थोडी, पण हो सो पाणी येईल लवकर.
हा ना, नाही इकडे काय आमच्याकडे काही पाण्याचं टेन्शन वगैरे नाही जास्त एवढं पण मग पण आहे. पाणी पाहिजे, पाऊस आला पाहिजे असं वाटतं ना हो.
हो, सगळ्यात जास्त आज हा, सगळ्यात जास्त चिंता तर बिचऱ्या शेतकरी राजाला असेल.
हो ना, सगळं लांबणीवर पडलेलं ना त्यांच मग आणि पुढे पाऊस येणार तर सर्व नुकसान.
हो, तस पाऊस न येण्याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होतोच. पण मोस्टली शेतकरी, आज एक तर कृषी दिन पण आहे. आणि बिचऱ्याच्या अजून पेरण्या पण पेंडिंग नसतील.
झालेल्याच नाहीये अजून काही काहीच्या तर.
हो.
हम्म. हो.
आशा करूयात पाऊस येईल लवकर.
येईल, नाहील येईल, येईल नक्की येईल, येणार नाही असं होणार नाही पाऊस येणार. पण मग आपल्या हातात पण काही नाही.
हा पण मग अ जास्तच लेट झाला तर बऱ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ शकतो ना.
हो बरोबर आहे ना.
कारण बरीचशी पिकं त्या-त्या सीझन मध्येच घेतली जातात. पाऊस जर अजून लांबणीवर गेला तर त्या पिकां ची म्हणजे जे आहे का, म्हणजे ऊब जेवढे प्रोडक्शन होत. तर तेवढं होऊ शकणार नाही. आणि मग म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर पण परिणाम होईल मग ते भाव वाढत तील बाकी गोष्टी बऱ्याच गोष्टी येतील त्याच्या माग.
गोष्टी ना सामोर जाव लागेल मग, बऱ्याच गोष्टी तीनच्या त्रुटी निर्माण होतील तेव्हा काय?
हा.
शेतकऱ्यांचं नुकसान तर होणारच आहे. पण मग त्या गोष्ट त्यामुळे आपल्याला पण सगळ्या महागाईला सामोरे जावं लागेल.
हा यातून मानवाने काय तरी शिकलं पाहिजे म्हणजे आता आजकाल जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वाढतंय त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडताय आपण प्रदूषणच एवढं करतोय कि त्याचा सगळ्याचा परिणाम बाकी गोष्टींवर होत चाललाय हळूहळू
तो विचार करा एका घरात जर प्रत्येक व्यक्ती परत गाडी असते तर प्रदूषणाला वाढच होईल ना प्रदुषणामध्ये हा त्याच्यातल्या त्याच्यात फॅक्टरीज कंपन्या या या ये गोष्टी पण खूप आहेत केमिकल युक्त सगळं पाणी नद्यांमध्ये सोडले जातं ते पाण्याचं प्रदूषण
आणि सरकार पण किती निर्बंध आणणार आहे ना या गोष्टींवर त्यांना पण काहीतरी लिमिट आहे कुठेतरी आपण सुरुवात केली पाहिजे नाही त्या नद्यांना आपण प्रदूषित करत असतो, कुठे नदीत गेलो ते देवाचं निर्माल्य म्हणून नदीत टाकलं जात
तरी नाही टाकलं पाहिजे खरंच नाही टाकलं पाहिजे उलट ते जमा करून एखाद्या झाडाच्या जवळ खड्डा करून टाकलं ना तर किमान त्याच खत तरी ने तयार होत हे पाण्यात सोडून काहीच उपयोग नाही उलट दूषित करतो आपण पाणी.
हो सगळे म्हणजे त्याच्यात ऑर्गॅनिक कंटेंट आहे म्हणजे ते खत म्हणून वापरलं जाईल आणि आता मी बरेचश्या बऱ्याचशा इंडस्ट्री पण येत आहेत नाही का म्हणजे निर्माल्यावर ते प्रक्रिया करून त्याच धूप वगैरे किंवा अगरबत्ती असे प्रोडक्ट बनवताहेत तर असं काहीतरी हा संकलन करून त्याचा काहीतरी परत रियूज केला पाहिजे नद्यांमध्ये वगैरे टाकण्यापेक्षा एवढंच थोडफार प्रदूषण कमी होईल. प्रदूषणावर परिणाम होईल त्याचा
त्याची सुरुवात आपण स्वतः पासूनच करायची आपण आहे कि नाही
मी तर म्हणजे आहे वेगळ्या विचारांची मी कचरा वगैरे कधीच म्हणजे बाहेर पब्लिक प्लेस वर जर असले ना माझ्या बॅग मध्ये मी कॅरी करून आणणार सेम माझ्या मिस्टरांना ही तशीच सवय आहे, पब्लिक प्लेसवर
हा डस्टबिन नाही मिळाली बॅगमध्ये टाका घरी आणून घरच्या डस्टबिन मध्ये टाका
मी मुलांना सुद्धा ते सांगत आपण चॉकलेट जरी खाल्लं तरी ते रॅपर आपण रस्त्यावर फेकायचं नाही आपल्याला वाटलंच खिशात ठेवा तुम्ही बॅग असेल तर बॅगमध्ये ठेवा काय ऊगीस बाहेर घाण कशाला करायची.
हो ना आणि आपल्यासारखे म्हणजे सगळेच हळूहळू विचार करायला लागले तर नक्कीच म्हणजे जे बाकी प पब्लिक प्लेसेस सुधा हा सुधारणा होईल. पब्लिक प्लेसेस वर क्लिनिंग करायची जी वेळ येते म्हणजे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना त्याच्यात पण बराचसा फरक पडेल आणि आपला देश मेन म्हणजे सुधरेल हळूहळू असं सगळेच जर वागले तर
खरंय खरंय खरंय आता मी काल काल ऐकल एकी एका जणीकडने दरवर्षी वडाचं झाड घरी आणून पूजा करायची त्याच कुठेतरी लागण करायची त्या झाडाचे रोप लावायच मग दरवर्षी नवीन झाड घ्यायचे एक दोन झाड घ्यायचे दरवर्षी त्या वड सावित्रीच्या निमित्ताने तरी त्या रूप लावल्या जातात नाही का? नस नवीन झाडाची लागवड होते. मग तिथ ऐकून खूप छान वाटलं. मला पण ते, तर नवीन कायतर नाही का?
हम् नाही तर आजकाल मानव लागलाय फक्त झाडे तोडीच्या मागे असे काहीतरीऊक उपक्रम राबवले तर नक्कीच म्हणजे जग सुधारेल
सुधारेल आणि त्यानिमित्ताने निसर्ग तरी आबाजी का असं हे वातावरण पण जरा चांगलं राईल ना मग.
हो तसच एक हा ते चुकीचच आहे तसच रू उपक्रम मी काल वाचला माझी एक मैत्रीिण आहे ति पन स्टील म ते जॉब ला आहे तर त्यांच्याकडे ज्या एम्प्लॉईचा बड्डे असतो ना त्याच्या नावाने त्या दिवशी एक झाड लावलं जातं. आणि असे बरेचसे एम्प्लॉई हा किती छान आहे असे किती एम्प्लॉईज असतील त्याच्या त्यांच्याकडे नि पण म्हटलं मोठा म्हणजे तो ग्रुप आहे हा तर त्यांच वर्षभरात किती झाडे लावल्या जातात असतील खूप छान उपक्रम मला तो पण फार आवडला अस बऱ्याच कंपन्यांनी असं ठरवलं तर त्याचाही खूप परिणाम होईल.
खरंच खरंच. आणि करायला पाहिजे असे उपक्रम खरंच करायला पाहिजे त्यानिमित्ताने तरी झाडाला आवडत माणूस नाहीतर काय नाही
हो समाजात थोडाफार आणि असे उपक्रम आले ना पेपर ला वगैरे सारखे जर तर मला असं वाटतं की बाकी लोक पण ते बघून इन्स्पायर होतील नाही का? तर अशा उपक्रमांची मार्केटिंग वगैरे पण छान झाली पाहिजे असं कुठेतरी वाटतं.
खरं आहे खरं खरं आहे बरोबर आहे. ठरायला पाहिजे या गोष्टी खरंच करायला पाहिजे.
कारण आता काळाची गरज आहे प्रदूषणावर काम करणं. नाहीतर दिल्ली सारखी परिस्थिती महाराष्ट्रात पण कधी येऊ शकत
कधी येऊ शकते तीथ श्वास घ्यायला सुद्धा माणसाला किती
अवघड आहे झालेल दिल्ली सारख्या फेराव
र बसवा लागू राहिले एअर फिल्टर घरात बसवां लागू राहिले
परिस्थितीच तशीये तिथली.
हो
खूप प्रदूषण होणार तिथं.
अ आपल्याकडे एम आय डी सी बऱ्याच प्रमाणात आहे. त्यात मग. एम आयडी सी आली म्हणजे तिथं पब्लिक वगैरे वाढतेच. पॉप्युलेशन वाढतं. आणि मग त्यांची सगळ्यांची इंधन हे ते म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात प्रदूषण त्या त्या भागात ते लई होत जिथ एम आयडी सी किंवा कायतरी हो तुम्ही जे म्हटल जस गाड्या एका एका घरात खूप असतात तर ते कुठेतरी खरच कमी व्हायला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जर केला तर बऱ्याच प्रमाणात फरक पडेल नाही का
मग मग मी तेच म्हणते ना आता एका घरात जर चार पाच व्यक्ती असतील, तर प्रत्येक व्यक्तीची स्पेशल गाडी असते.
हो स्पेशली प्रत्येकाकडे बाईक असतेच.
मग स्पेशल बाईक असते. बाई कोणती का असे ना फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा, किंवा जी असेल ती
विचार करा ना आपण आपल्या घरापासून सुरुवात केली तरी
नाही तर म ई व्ही बाईक वापरायला पाहिजे, इ व्ही एक छान पर्याय ये.
हा आता त्या आहेत आलेल्या नाही का मस्त
हो अस न्यूज मध्ये बघितल होत मागे की मे बी त्या पुढे कंटिन्यू होऊ शकता, म्हणजे बाकी बाईक वर बं दि येऊन तेवढ्याच फक्त, हा ऐकल होतं पण. माहित नाही कधीपर्यंत होईल ते
पर्यंत सक्सेस होता, कितपर्यंत येत पुढे नायी का ते नाही सांगू शकत. आलं तर चांगलंच आहे आनंदच आहे त्या गोष् ष्टीचा किमान त्या दृष्टीने तरी पुढे वाटचाल.
होईल, कदाचित तेही होईल काही वर्षात होईलच
व्हायला पाहिजे
ठीक ये ताई. छान वाटल हं तुमच्याशी बोलून
हो हो करते मी पण तुम्हाला कॉल ह
हो हो चालेल